ह
हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा ते आवाज येते हॅलो तुम्हाला आवाज येतोय हा नमस्कार काय म्हणत बर हो हो आवरलं जेवणाची तयारी झाली
सांगाय
हो हो हो बरबर
एवढ्या लोक मिळे जेव्हा काही नाही झाले कामवडून ठेवले. कस एक एक जुूनले जेवायला क जेते सर्व सोबत जेवले ते छान लागत.
हो हो हो.
सकाळी तर कस जेते ज्याचं त्याच काम आता रात्री सर्व एकत्र येतात ना.
एकत्र भेटतात सगळे. सगळे सगळे सध्याकाळी आपणच बाकी काय म्हणत तुम्ही काय बोलता? आ जेवयला म स्पेशल काय? रहि दाल तडका बरोबर छान लागते कॉम्बिनेशन छान वाटतं जिरं रसन डालतडका
आणि दालतडका होते मग आम्ही कोरडी भाजी म्हणजे मसाला भेंडीची अस.
अच्छा अच्छा कोरडी बरं.
बा काय म्हणजे काय आवडतं तुम्हाला कशात आवडमाण आहे तुमची?
माझी अशी स्पेशल अशी आवड आहे काय वेगळं असं काही नाहीये. पण असं नेहमी जेवण करणं पण जमचं छान वाटत. कसं काही इतर गोष्टी काही करणं मुलांसाठी कधीतरी असं वाचन वगैरे
वाचायला पण छान आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी न लन शिकायला नत.
हो हो.
किंवा काही गोष्ट आपल्याला माहित नसतात तर वाचनाच्या निमित्ताने आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं.
हो हो हो किंवा असं काहीतरी वेग असं कुठ? कुठल्या तरी स्थळाबद्दल माहिती किंवा काय कोणा आहे. देश आपल्या देशाबद्दल वेगळी काही माहिती वेगवेगळे असतो छान वाटतो आपल्याला केव्हा केव्हा
बर बर.
हम्म.
प्रत्येक व्यक्तीच्या बघ आवडे निवडे. वेगवेगळ्या प्रकारच्या असतात कोणाला नवीन नवीन रेसिपी बनून करायला आवडते रांगोळी म्हणजे तस असत.
हो हो हो तुम्हाला काय आवडत असं स्पेशल
मला नवीन नवीन वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात किंवा मग मला रांगोळी आवड. आता मी रांगोळी चाबी क्लास केला होता मध्ये माझ रांगोळी निघाली होती बघा.
हो हो हो.
ते पण छान जमत मला ना. मला नवीन नवीन जो काही कोर्स असेल तो करून आणि ते शिकन्यात म्हणजेे नवीन आवड आहे.
हा हा.
त्यानंतर पुस्तके वाचायलाही आवडत. थोडंफार विविध प्रकारची झाडे लावण हे तर खूप महत्त्वाचं आहे.
म्हणजे कुठलहि रोप असो कुठ? ुठ जा आपण नर्सरीत जा किंवा कुठे फिरायला गेलो तर बघा रोड वर ते झाड. त्याला सांग नवीन काही दुसरेघे पहिले झाड घेरून जायची ना. त्यांना गावाच म्हणजे आख्खं गार्डनच तयार केलं मी
हो का कुठे उभा आहे टेरेस वर कि
ह नाही पोर्च आहे आमचा वती गॅलरीमध्ये.
हम्म हम् हम बरोबर.
आणि म्हणजे आमच असं बंगला बंगल्यासारखं आहे ना तर आमची भरपूर जागा आहे. तुम्हा छोट छोट जेव्हा. आहेत ज्यांना कमी ऊन लागत अशे मी टोर्च बघितलेले. आणि काही टेरेस व ठेवले आणि. ते खूप म्हणजे उंचापर्यंत वाढते अशे मी जमिनीत लावले.
जमिनीत लावलेली आहे.
आत्ताच बघा मागे माझी एक फ्रेंड आहे म्हणजे इथेच राहत आमच्या गावा तिने ना.
हा अच्छा अच्छा.
हता कमळची रोप म्हणजे मला म्हणजे लिटरल सांग. अक्षरशः म्हणजे मी स्वप्त सुद्धा तच विचार करायची. कि माझ्याकडे कमळ आहे ते फुल्ल.
हो.
कमळाचे मी दोन रोप घेऊन आले हो म्हणजे फुल जो पर्यंत. अहो टपात ठेवले मी ते. मोठे टप असतात ना आपले त्यात. लावले मी म्हणजे फुल कधी देईन फुल कधी देईन या आठवणीने मी रोज. त्या पाणी वेवस्थेच. करा त्याला जे काही प्रोटेक्शन द्यायचं. त्याच्या लिक्विड येत असत वेगवेगळ्या प्रकारचे
बरोबर मग दररोज त्यानां पाणी वगैरे बदलावं लागतं का ते.
ह दररोज बदलत म्हणजे वरती आपल्याला ना रोज दोन म. पाणी काढून फेकायचं ते
आणि त्यानंतर दोन. दोन मग स्वच्छ पाणी टाकायचं म्हणजे जे पाण्यात जो क्षार असतो ना त्यांना तो रोज
हो का हा
आणि असं आपण आठ दिवसनी हो आणि असं रेग्युलर पाणी जास्त करून नये ना आठ दिवसनी पूर्ण टप् अ म्हणजे खाली करून भरायचं.
स्वच्छ धुवायचा आणि भरायचा बरबर.
हा नाही स्वच्छ नाही धुवायचं कारण ते मुळच नाजकत. त्यांना धक्का नको आपला् थोडस नरून पाणी ठेवायचं. बाकी काढून घ्या. आता सध्या माझ्याकडे व्हाईट आणि पिंक कलर आहे हो. अह म्हणजे आपण ज जस हो. व्हाईट कलर मध्ये ते कसं असतं आपल्या म्हणजे. घरावर घराची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते.
शांत हा हा हा ती वाढते हम्.
काढती नाही हो म्हणजे त्यात व्हाईट कलर म वेगवेगळे शेड देत ते आपल्याला. कलर व्हाईटच असतो फुलांचा पण त्यात कधी पर्पल दिसतो कधी ब्ल्यू कधी पिंक कलर असत.
हो का छान आहे. बर नाही तुम्हाला खूप काय कायच करायला आवडत.
झाड जशी आपण लावतो ना तर आपल्या त्यांची माहिती निर्माण होते आता. कमळाचं मला एवढं काही ज्ञान नव्हत पण जसं जसं मी कमळ रोप लावायला सुरुवात केली अक्षरशः म्हणजे ते कमल गट्टे येतात बघा आपल्याला.
हम्म हम्म.
कमन घट्टी ऐकली आहे का तुम्ही
नाही नाही
कमलगट्टे बघा ना म लक्ष्मीला ते माळ घालतात
हम्म
तशी माळ येत ना तर ते हा तर ते कमलट्ट कमलट्ट्या कंमळाचच आहे त ते मोठ झाडतच ना त श क बि आहेत का
हो का आणि म मग त्या बिया आपण वापरू शकतो
हो त्या आपण वापरू शकतो हो लावू शकतो तुम्हाला कुठे आपण शॉपमध्ये किंवा मग आपण तीर्थस्थानी जातो बघ तिथे मंदिर असते मोठे तिथे विक्रीसाठी असतात ते ते जरी आपण घेऊन आलो ना तर ते बियाच्या आहे ना त्या घासाच्या भिंतीवर आणि त्यांना पाच सहा दिवसात पण पाण्यात जरी ठेवलंय ना तुमी सुद्धा त्यांना पानी द्यायला सुरुवात होते
का मग अजून कसली कस लावलेली आहेत झाडं तुम्ही कमळच छान छान झालं असेल ना त्याता
गुलाब हो गुलाब माझे पाच सहा प्रकारचे गुलाब आहे जास्वंत आहे त्यानंतर ललीच्या आहे
ते पण आहे मध्ये त्यांना असं पाणी वगैरे सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम वगैरे की एकदाच
नाही एकदाच जेव्हा आमचं पाणी येतं तेव्हा आपण पोस धुऊन काढतोस ना त्यावेळेस थोडं थोडं पाणी टाकून द्यायचं आणि जास्त करून त्यांना अ म्हणजे उन्हाात नॉर्मलीच ठेवायचं कारण काही झाड उऊून सहण होत नाही पटकन जून जात आणि आणि झाडां आणि झाडांना फर्टिलायझर हे पंधरा दिवसातून किंवा एक महिन्यातून एकदा तरी दिलंच पाहिजे
हो हो ह्म्म
त्याच्याने ते पटकन छान छान वाढता
छान वाटतात नाही खूप छान नाही तुम्हाला तुम्ही ही आवड छान आहे तुमची
म्हणजे माझ्याकडे कमीत कमी पन्नास ते साठ प्रकारचे झाड आहे अशे एक एक मोजलेले
हो का कसली म्हणाल्यात
पन्नास साठ प्रकारचे झाड आहे असे छोटे मोठे पकडले ता
छोटे छोटे हा हा खूप म्हणजे आणि तुम्हाला जागा पण खूप आहे हो
गुलाबाचे जर पकडले तर पाच सहा कलर आले जास्वंदीचे तस व्हाईट आला पिंक आला थोडा यलो ऑरेंज मध्ये
हो अरेछा हा व्हाईट पिंक वगैरे पण ल पिंक हे कलरचे छान वाटतात पण नाजूक असतात ना पाकळ्या त्या
हो खूप नाजूक असत आणि फूल एकदम छोट्या साईजच असत
हो हो हो छोटच असत फूल
आणि कमळाचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे ते तीन दिवस कंटिन्यू उमल आणि चौथे दिवशी ते म्हणजे मिटून जात
टून जात म्हणजे कोम असतं पूर्णपणे तर हळूहळू यत
हो हा म्हणजे जस जस ऊन येत ना
हो
बारा साडे बाराला पूर्णमललेलं असत आणि जशी चार वाजता ऊन कमी होत ते हो हो पूर्ण उमलत आणि पुन्हा छान वाचले की पुन्हा ते कमी कमी होत जाईल
कममी
ब्रह्मकमळ सारखं. हो पुन्हा दुसऱ्या दिवशी होतं. म्हणजे असं तीन दिवस होत, लगातार.
हो. नाही ते, छानय. त्यां- तुमचं ते निरीक्षण पण छानय. आणि आवड पण ही छान आहे.
आणि छान वाटतं ना वो. आता म्हणजे प्रत्येक आपले पारंपारिक सण असता. तर बाहेरून फुलं घेऊन येणं. त्यापेक्षा आपले असले की, आपल्या पटकन तोडून
आणि जा असं असत की, जास्वंदीची फुलं वगैरे खूप असतात. आणि निरन्या ब -बऱ्याच प्रकारचे आहेत आ, तुमच्याकडे.
जास्वंदीचे कसं आम्ही तीन- तीन फुला, अ तीन -तीन फुलं ना, वेगवेगळ्या कलरचे गणपतीला, रोज एक माळ करतो.
हो, हो. नाही खरंच. मग तुमच्याकडे जाग पण खू, जागा पण खूप आहे. म्हणजे
हो, जागा. म्हणजे जागा पाहिजे त्यांना. भरपूर अशी. ते मुळं पसरण्यासाठी. किंवा माती चांगली पाहिजे.
हो. माती त्यांची म व्यवस्थित काळजी पण घेतली पाहिजे. असं, पाणी देणं कुठे -कुठ खराब झालेलं फ- पान काढावं की, काय असं. ते पूर्णपणे लक्ष, हो.
फर्टिलायझर त्यांना दिलंच पाहिजे, योग्य वेळी.
तसं ते झाडांची काळजी घेणं म्हणजे, एखाद्या लहान बाळाची कशी काळजी घेतो. तशी झाडांची निरीक्षण करावच लागते.
बरोबर. तेच, कंटिन्यू तेच चालतं. थोडं मोठं झालं की, परत ते दुसऱ्या कुंडीत ते ट्रान्सफर करणं
हो. त्यांना ज म्हणजे हवा आहे. ऑक्सिजन घ्यायला पण, जाय हवे ना. त्याच्यामुळे त काढावंच लागतात ना? हं, हं. चालेल, बर. ठीकय ताई. ठेव, छान वाटलं. हो. तुम्हाला पण थँक यू. थोड्या वेळानी केलं तरी चालेल. तुम्ही कॉल.
हो.
हो चालेल.